हॅलो हा येतोय आवाज, येतो येतोय हा व्यवस्थित ये
हा अच्छा ठीक आहे मला वाटलं वेळ झाला वाट ते मला वाटलं बाळ उठलं का काय तुमचं
अ नायी नायी म्हणून तर मी पटपट करून घ्याय लाग हो उठेल आता झालं अजून एक धा पंधरा मिनिट तो जा खराय आज झोपला तरी त आपल्या दोघींचं होऊन जातंय
हो ना तेच की
नाई जरी तो उठला तरी मी रात्री एक कॉल करून देईन तुमचा शक्यतो तर नाहीच उठणार उठला तर मी करून घेत तस पण मॅनेज करण ते आता बऱ्यापैकी चार वा पाच झालित आपलं
हा चार हा पाचवाय हय न तूमचा काॅल ह‌् माझं ह‌् तेच ना हो चालतंय ठिकाय हो नई करून घेऊया म्हणजे झालं एक दशि ही ही
अ सगळ्यात मोठं काम झालं आपलं
बरं हो ह‌् तेच ना आपले म्हणजे परत ते म्हणला ना तुम्ही मगाशी आ नंबर आपलं सेव करयुन घेऊया म्हण
हो व्हॉट्सअपला परत आलं का प्रॉब्लेम तर आपण कॉल करू शकतो असच तयारल तर
हो ना तेच ना आणि असं बोलायला वगैरे पण बरं
हम्म मी सेव केला तुम्ही करून घ्या
हो अच्छा माझ्याकडे आहे सेव व्हॉट्सअपला आता हे कर
मेसेज करूयात म्हणजे आपल्याला अ लक्षात मी सेव केलाय नंबर आता तूमचा व्हाट्सअप ल करूयात
ह‌ ह‌ ह‌ हा चालतंय चालतय
आणि काय आता नाष्टा करायची वेळ झाली असेल की तुमची
हो नाष्टा मम्मी करतेय आता तो एक कॉल झाअला की म तुम च एक झालं, माझं एक झालं, आता तुमच झालं एक माझं झालं कि म झालं
हा थोडं रेस्टच करून घ्या आ
हा हो ना तेच ना आता झोपू खायचं अन झोपायचंच आता
आता काय झोप येते, रात्री परत येत नाय
थोडा वेळ ना अस
हम्म
तुमचं बाळ काय कर तुमी बाळाला काय आता तो किती वर्षात झाला बोल्ला
अडीच वर्षाचा
म त्याला आता खा खाऊ अस त्यो म्हणजे प
नाई नई नई नई डायरेक्ट अता जेवतो तो च पाती भाजी वगैरे
अच्छा च्छा च्छा च्छा नई ते थोडे दिवस पेज वगैरे देतात तसं काय दिलं नई
नाई नई तो तर लहान असतानाच आता प्रॉपर जेवण करतो ना तो
हा अच्छा!
म्हणजे अ नाष्ट्याचे सगळे पदार्थ खातो पोहे उपीट इडली डोसा आणि चपा ती रायली भात वरण रताळे, फ्रूट सगळे खातो ज्यूस स वगैरे करून देते त्याला त्यामुळे अस तर मी काय ठेवलंच नाही दाल खिचडी वगैरे पुलाव
मग म्हणली असं डायरेक्टच तुम्ही लिक्विड काय असं अं म्हणतात की झोपून पाजायचं वगैरे तसं काय नाय
नाय नाय तसलं काय नाय प्रॉपर चाऊन खा पाजायचं वगैरे काय ठेवलं नाय दूध तेवढ आता माझं एक न्हाय मी त्याला सकाळी बाटलीत मग दूध देताना मला टिफिन ची गडबड असते पण ती सवय मोडणं खूप गरजेचं हायं त्याला चांगलं नाय आता म्हणजे खूप दिवस झाले ना तरी अम्, ती एक सवय आहे मोडायचंय आता पण कस होतय ते दूध पाजत बस म्हटलं की अर्धा पाउन तास जा तर सकाळी उशीर होतोय
किती दिवस? म्हणजे किती दि कशापासून तुम्ही बॉटल चालू केली बाळाला?
या झाली झोप
उठला हं हं
हो उठून येेऊन आला माझ्याजवळ माऊ निन्नी झाली आ निन्नी झाली किती वेळ झोपला तू रात्री काय करायचा
शांत येऊन पडलाय तो
हु हे शां
मम्मा ओ शेतय अं अरे मी काम करत हुते हो बाहेर जायचं बाय हा बाय
हुं हुं हूहुहूं
लगेच तुम्हाला बाय, बाय आम्हाला बाहेर जायचंय तुम्हाला पण बाय
मग मला बाहेर जायच आता बाय
हा ह ह
हा त्याच असं असतं की उठलं की खायचं आणि गार्डनला जायचं
अच्छा, त्याला चाराय चालतय ना आता?
हा आता फ्रूट काहीतरी कट करून देते ना
हा् हा हा
तो हात हाय ना हो
हा ठेव
हा मग खाली जायचं तुमचा एक कॉल राहिला तर मी अ संध्याकाळी बा
चालेल काय इशू नाही करा आता हा तुमचा घेऊया ना नाही नाही आता हा कॉल चार मिनटे का पाच मिनिट झालाय ना हा तेच की म्हणूनच म्हटलं तो तर कंटिन्यू करू
हा तुमचाच एक राहतोय, परत मी मेसेज करीन की तुम्ही कॉल करा मला रा- मी खाली वाॅकिंगला जाते अ साडेआठ नऊ साडेनऊ दहाला चालेल ना तुम्हाला?
हो हो चालतय चालतय ना हो नाहीतर त्याला खाऊ देऊन दहा मिनिटं असेल तर वेळ करून घ्या म्हणजे
हम्म नाही आता मला कसं होईल त्याला उठलं की खाऊ घालायचं चहा करायचा अ आता आवर त्या वेळेला लागलेलं थोडंफार हा अजून एक अर्धा तास तरी जाईल मला आवरण्यात
ठीके म्हणजे तुमचं होईल तेव्हा करा काय इशू नाहीए म्हणजे मी पण
करेल ऍ म्हणजे कॉल करते तुम्हाला डायरेक्टली की आपण बोलूया एकच राहिला आता त्यामुळे काय काळजी नाहीये
हम्म नाही एकदा तेच म्हणते मी पण म्हणजे झोपेला झोप ते ना म्हणजे मी परत कोणाची घेणारच
आता लगेच करायला तर मला कसं होईल त्याला खाऊ घालायचं, चहा कराय
नाही, नाही का आता राहू द्याच हा नाही, नाही, नाही राहू द्या बघते कळतयच की आ आपल्याला पण ह तुम्ही घ्या तुम्हाला वेळच होतील तवा करा
हा आज, आज कंप्लीट करून टाकते म्हणजे विषय संपून जाईल तुमचा एक काॅल
ठीक आहे, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही करा काही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा खरा
हा अजून त्यां हे एक बरं झालं की त्यांनी डेट डिक्लेअर केली नाही त्यावेळेस काय केल मागच्या वेळेस अशी गप बसले आणि अचानकच दोन दिवसात डिक्लेर केली की उद्या परवा दिवशीपर्यंत लास्ट करा मग
हा, हो
असं झालं होतं खूपच त्यावेळेस
होय का?
हा असंच केल जा अचानकच दोन दिवसांत सांगित तर त्यांनी आम्ही हे करणार आहे दोन दिवसात लास्ट करावा
हम्म
अहो तुम्ही मग नाही, नाही मग सर्वा मग तेच प्रॉब्लेम झाला ना सरवर डाऊन आला लोड होया लागला कॉल डिस्कनेक्ट व्हायलाय तुम्ही आता होईल तेवढं पटकन करून घ्या उद्यापर्यंत शक्यत कमप्लीट करा म्हणजे परत ते काही झालं तर आपल्याला मग टेन्शन नको ना नाही झालं म्हणून
हा नाही, नाही हो चालेल, चालेल काय इशू नाही करा
हो, हो, हो चाललय, चालतय बाय
अजुन हा त्याची चालू झाले मस्ती करालाय आता त्या
तेच त्याला चारा वगैरे सगळं तुमच घरात चला आवरा जेवण काय असेल ते मग मला लास्ट ला केला तरी चालेल ताई
आता त्यामुळे काही एवढं काही काळजी नाही दहा मिनिटे काय पटकन होऊन जातात काय करत करत पण केलं तरी होतं
हो तेच ना तुम्ही स्वयंपाक करत करा दहा मिनटं झाली की झालं माझ पण मग पाच पाच होऊन जात हा तेच ना हा ठीक हा तेच ना म्हणजे माझ पण फ्री झालं ह
हो हो नाही नाही नाही आज करते आज नाही आज लास्ट करून घेते की त्यान चं मला रिकाम होऊन जात तुम्हाला
हो हेच की तुमचे पण होऊन जाईल ना मग तुम्हाला पण एक कॉल तुमच्या आता सहविस होत असतील
नाही नाही चोवीसयत हा लास्ट चोवीसय मग माझ्या वहिणीच आता एक राहिलंय पंचवीस होते एका मैत्रिणीचा एक राहिलाय चोवीस होतेत
ह अच्छा
अजून तीन चार ला कोणतरी हुडकायचं त्याला पाहिजे
ते होय ते हुडकायचे आता कॉन्टॅक्ट मध्ये ठेवायला पाहिजे परत सगळ्या प्रोजेक्ट वाढत असेल ना
त्यानी लिहिलं होत बा प्रोजेक्ट मोठा आहे मग आता मला वाटतं अजून असलंच येईल परत
तेच का म्हणजे ते कॉन्टॅक्ट कसं एकदा बोललं की आपल्याला पण बाबा पांच जणी झाले कि अ असं अजून चार पाच जणी हुडकलं की संपलं म्हणजे हो ना ते पाच पाच कॉल हम्म
मला वाटतं आता हा पहिला वीस चालता तीसचा आता परत चाळीसचा वगैरे येईल असं वाटतं मला
अच्छा अच्छा असय का मी पहिला घेतलाच नव्हता मॅडमनी ते तुम्ही पहिला बोलला ना वीसचा होता तो काय अक्सेप्टच केला नव्हता मी सोडा नकोच होते टास्क मला बाळामुळे मॅनेजच झाले नसते ते त्याच्यामुळे माहितीच नाही पाहिल नाही आताच घेतलं ते डायरेक्ट आता तीस कॉलच च आहे ते.
मना खूपच केलय दिसकॉन म्हणजे कंटाळा येतय.
लिमिटेड हंह
अं हं होय
हम्
अजून काय नाही हा फ्रूट द्यायचे आता कट करून, पाणी द्यायचं पहिला प्यायला फ्रूट खाईल फ्रेश करून त्याला पाठवून दे ते काय खाली त्याच्या पप्पासोबत
हो ना त्याला तो जरा फ्री झाला कि मग तुम्हाला स्वयंपाक करून निवांत होतय ना.
हम्म आज काय हाय बऱ्या पैकी थोडाच करायचा हाय. चपाती वगैरे हाय भाजी पण हाय थोडस भात वगैरे करायच बास होतंय मग संपून जाईल.
आहे का तुमच्यापशीच? गेला पप्पाकडे त्याच्या.
गेला परत आत्ता लगेच पळत.
ण मणा तेच म काय चाललंय आज मम्मीच?
म्हणत असेल ओ तरी अजून विचारत बसला नाही हे काय आहे? काय करतीये? नाहीत
तेच म्हणजे ते मुलांना सवय असते ना आपली मम्मी आपल्या आ मम्मी जवळ अस ते आपल्यापशी झोपल्या. झोपताना वगैरे आपण पण त्याच वेळे झोप फोन घेतो ना.
हा आता झालं तस चालेल ठेव मग. हा बाय-बाय
बाय